हॅलो
आवाज येतो का ताई?
हो -हो आवाज येतोय बोला ना दादा
नमस्कार ताई
हा नमस्कार आज आपण कोणत्या विषयावर बोलणार आहे?
आज आपण माझी आजी ह्या विषयावर बोलूया?
हो- हो दादा
माझी आजी माझ्या आयुष्यातील सर्वात प्रेमळ आणि जिव्हाळ्याची आणि आदरणीय व्यक्ती आहे. ती आमच्या संपूर्ण कुटुंबाचा आधारस्तंभ आहे. तिचं प्रेम, मायाा आणि जिव्हाळा यामुळेच आमचे घर नेहमी आनंदी आणि प्रसन्न असते. तिचा स्वभाव तिचा स्वभाव म्हणजे मधागत गोड अत्यंत शांत, संयमी, प्रेमळ आणि मदत करणारा आहे. ती प्रत्येकाशी नम्रपणे बोलते आणि सर्वांचा आदर करते. म्हणून मला माझी आजी खूप आवडते माझ्या आजीला माझा नमस्कार
अं हो दादा आजी कस आपल्याला एक जिव्हाळ्याचा विषयच असतो आजी- आजोबा हॅलो
हॅलो आवाज येतो का ताई?
हो- हो दादा माझी पण आजी खूप छान आहे., अतिशय प्रेमळ आहे.
हो माझी आजी बघा रोज सकाळी लवकर उठते घरातील कामे मनापासून करते. आणि आमच्या घरातील रोज देवपूजा आमची आजी करते. सर्वांच्या दुख सर्वांच्या सुख, समृद्धीसाठी ते रोज देवापाशी प्रार्थना करते. माय जपते. ती घरातील प्रत्येक व्यक्तीची, आमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीची ती काळजी घेते. सगळ्यांना आनंदी ठेवते. आणि आम्ही लहान होतो ना तेव्हा शाळेत जाण्यापूर्वी आमचु आजी आमची विचारपूस करायची. आम्हाला एखादा दोन रुपया द्यायची जा बाळा. चॉकलेट खा बॉबी खा अशी म्हणायची. म्हणून आम्हाला आजीचा खूप लळा आहे. आणि आमची आजी तिने आम्हाला नेहमी स्वच्छता, वेळेचे महत्त्व प्रामाणिकपणा, शिस्त आणि मेहनतीचे महत्त्व सांगितले. त्यामुळेच आम्ही, आम्ही आमच्या भविष्यात खूप चांगले व्यक्ती ठरलो.
हो दादा नक्कीच. माझी पण आजी खूप प्रेम होती दादा. तुम्ही म्हणता ना ते, हॅलो दादा, आवाज येतोय का तुम्हाला?
हो, हो. येतोय, येतोय बोला ना.
आजी म्हणजे एक आमच्या घराच कुलूप आहे. आमच्या आजी आहे ना घरात, त्यामुळं आम्हाला घराला कधी कुलूप लावण्याची गरजच पडत नाही. कारण आमचं घर चोवीस तास असं उघडंच असतं. कारन माझी आजी नेहमी माझ्या घरीच असते.
होय का?
हो. घरात एक मोठ्या व्यक्तिमत्वाचा आधार ही खूप मोठी गोष्ट आहे. कोणतीही जरी समस्या घ कोणी जरी आजारी पडले, तरी आजीचे ते बटव्याचे औषध नेहमी तयारच असतात. आजीचा तो काडा, सर्दी, खोकला झाला पडस झा की, आजी एक आम्हाला एक ठरावीक प्रकारचा एक काढा बनवून देते. किंवा आम्ही शाळेतून यायच्या आधी गरमागरम आमच्यासाठी खाऊ तयार करून ठेवते. छान! आजीची म्हणजे मायेची ऊब असते.
मला माझ्या आजी सोबत वेळ घालवायला खूप आवडते बघा. ती मला रात्री झोपायच्या आधी, रामायण, महाभारत शिवाजी महाराजांच्या संत कथांच्या, आणि अनेक बोधकथा सांगते. तिच्या कथांमधून मला चांगले विचार नैतिक मूल्ये आणि जीवनातील महत्त्वाचे धडे शिकायला मिळतात. ती मला नेहमी मोठे स्वप्न बघाय शिकवते. ती म्हणत नाही की बाळा तू एवढा छोटा विचार कर कर. तिचेे सगळे विचार हे मोठमोठे असते. भले तू त्यांना मिळू नये. पण तू विचार करताना मोठे कर. मी जरी कधी आजारी पडलो ना, तरी माझी आजी माझी खूप काळजी घेते. ती माझ्यासाठी पौष्टिक अन्न बनवते. औषध वेळेवर देते. आणि माझी विचारपूस करत राहते. तिच्या प्रेमामुळे मला नेहमीच सुरक्षित आणि आनंदी वाटते. ती कधी कधी कोणावर रागवत नाही. उलट शांतपणे समजून सांगते. तिच्या अनुभवाचा फायदा संपूर्ण कुटुंबाला होतो. माझ्या आजीकडून मला आताप्रेंत प्रेम, संयम, आदर
हॅलो हॅलो
अलो ताई आवाज येतोय?
हो येतोय, बोला ना.
आं, म ते आजीने आम्हाला खूप चांगली शिस्त लावली. तिचे जीवन साधे जरी असने, तरी तिचे व विचार खूप महान होते. ती आमच्यासाठी एक खूप महान व्यक्ती आहे.
हो दादा आजी आजोबाना हा आपल्या कुटुंबाचा कनाच असतो. पाया पाया असतो पाया मजबूत. आपण जे घर बांधतो ना दादा, हॅलो दादा
हां वाज येतोय ताई.
तुमचा आवाजा असा ब्रेक होतो ना.
व्हय का?
हॅलो दादा. आपण जेव्हा एखादं रोपटं लावतो किंवा एखादं घर बांधतो त्या घराचं कसं आपण पाया मजबूत करतो, तसे आजी आजोबा आपल्या घराचा एक
मजबूत पाया आहेत. त्याच्या भक्कम पायावर आपलं घर उभं असतं. आजी आजोबांच्या अनुभवावर, त्यांच्या शिस्तीवर, त्यांच्या संस्कारावर आपलं घर उबा असतं
हो माझी आजी माझ् हॅलो.
हां दादा बोला ना.
माझी आजी अहो खूप अतिशय प्रेमळ स्वभावाची आहे आणि खूप साधी आहे. घरात कोणी दुःखी असेल तर ती त्यांला धीर दे त्याव आणि योग्य मार्ग मार्गदर्शन करते, कोणी आजारी पडले तर त्यांची मनापासू काळजी घेते. तिच्या हाताने जेवण तिच्या हाताचे जेवण अतिशय चविष्ट बाबा. जुनी टेस्ट. आत्ता आमच्या मम्मीचं जेवण मला कधी कधी खाऊ वाटत नाही. पण आमच्या आज्जीनी जरी मला ठेचा भाकरी दिली ना तर मी ती आनंदाने खातो. कारं ती खूप स्वादिष्ट बाबा, ती एक चव असते माया असते. आणि कधीही हार मानली जात नाही आमच्या आज्जीनी. ती नेहमी सकारात्मक विचार करते आणि आम्हालाही संकटांना धैर्याने समोर जाण्याची शिकवण तिने लहानपणापासून दिलेलीच आय. म्हणून आम्ही कुणा समोरसं हि करत नाही. भीेत नाही. प्रत्येक येणाऱ्या संकटाचे आम्ही मजबूतपणे सामना करतो. ही शिकवण आमच्या आज्जीने आम्हाल दिली आहे. जशी शंभू महाराजांना त्यांच्या आज्जी आई जिजाऊनी शिकवण दिली. तशी आमच्या आज्जीने देखील आम्हाला शिकवण दिली.
हो दादा नक्कीच.
माझ्यासाठी माझी आजी ही केवळ कुटुंबातील व्यक्ती नसून ती माझी शिक्षिका मार्गदर्शक मैत्रीण आणि प्रेरणास्थान आहे बघा. तिचे प्रेम, आशीर्वाद आणि शिकवण माझ्या आयुष्यभर उपयोगी पडलेले आहे बघा. देवाकडे नेहमी मा, माझी आहे ना देवाकडे नेहमी प्रार्थना असते. की माझी आज्जी निरोगी आनंदी आणि दीर्घायुष्य राहो. तिच्यासारखी प्रेमळ आणि महान व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात असावी असे मला मनापासून वाटते. तुमच्या आजीबद्दल सांगा?
हो दादा आम्हाला पण आमच्या आज्जी आजोबांचा भरपूर सहवास आहे. आम्ही त्यांच्या बरोबर एकत्र असं रात्रीचं झोपायचो चांदण्या रात्री ती आम्हाला गोष्ट सांगायची तिन म्हणजे असा ह्याच्यामधे पोल्याला खाऊ द्यायची आईला माहिती पण नसायचं. ते आम्हाला खाऊ साठी पैसे द्यायची तोंडावरून हात फिरवायची. वेगळे असते वो दादा घरातील महत्वाची खूप महत्त्वाच आहे दादा आजकाल कसं झालंय विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आज्जी आजोबा नातवंड एकमेकांपासून लांब झालेले आहेत.
हो हो तुम्हाला एक मजेची गोष्ट सांगु का
हां
लहानपणी ना जेव्हा मार खायचो ना आईचा
हो
तवा माझं संरक्षण कवच म्हणून माझी आज्जी असायची.
हो हो नक्कीच दादा
जेव्हा मी काही चूक करायचो आई मारायची बाबा मारायचे तवा मी आज्जीपाशी जाऊन बसायचो. आणि आज्जीचा घरच्यांवर धाक असल्यामुळे मला कोणी काय बोलत नव्हतं.
हो हो आज्जीचा धाक आमच्या पण घरात आज्जी चा भरपूर धाक असतो. आई त्यामुळे सगळे गपचूप असतात. राहू दे ग ती करल आप अभ्यानंतर असे आज्जी म्हणते माझी पण आज्जी खूप प्रेमळ आहे दादा आज्जी आम्हाला खरंच खूप छान छान गोष्टी आज्जीन शिकवल्या. स्वयंपाकातले बारकावे व्यवारात व्यवहार करताना कसं वागायचं. व्यवहार कसा करायचा कोणत्या सामोर
हॅलो दादा आवाज येतोय का
हा हा बोला
माझी पण आज्जी खूप प्रेमळ आहे दादा
हो आज्जी आज्जी आहे त्या कुटुंबातील मुलांवर खूप चांगले संस्कार त्यांना एक चांगली शिस्त प्राप्त होते बघा ज्या घरात आजी नाही. तर त्या घरात चांगले संस्कार नाही शिस्त नाही.
आजी आजोबा कुटुंबाला एकत्र बांधून ठेवतात दादा.
हो आणि ते आपल्या कुटुंबाचे मूळ असतात.
हो दादा
झाडाला मूळ असतात कि ते झाडाला धरून ठेवतात तसे ते आपल्या. कुटुंबाला घट्ट धरून ठेवतात.
होदला हो दादा.
कोणी रुसलं किंवा चिडलं तर ते त्यांना समजवतात.
हो दादा.
काही मला वाटतें आपली दहा मिनटं पूर्ण झालीत.
ओके ओके धन्यवाद दादा.
धन्यवाद.